आपलं जनरल केंद्र आहे.
हॅलो. हॅलो हा ताई आवाज येतोय ना?
हां हॅलो आवाज येतो आहे.
हो हो हो काय करताय झालं का देवाला दिवे वगैरे लावून?
हो तेच करत होते. दिवे वगैरेच लावत होती.
काही पोथी वगैरे वाजतात?
नाही नाही संध्याकाळी काही नाही
हा हा हा हा गण गणपती स्तोत्र वगैरे
हा गणपती स्तोत्र वगैरे ते येतो
किंवा ते दिवे दिवे दि वगरे मुलांना शिकत मुलं शिकताात पण ते म्हटल्यान हा शुभम करोती हा हम्म झालं स्वयंपाकाची तयारी
कामरहात्छ काळचंद का
म्हणजे सकाळी उठल्यानंतर पण टेन्शन काय भाजी करावी आणि सकाळ संध्याकाळी झोप त्याच्या आधी पण तेच टेन्शन असतं की काय भाजी करावी आणि कोणाला काय आवडतं
ते ना तेच काम असतात खरंच
हो आणि त्याच्यात महागाई एक वाढून बसली हम्म महागाईमुळे तर एवढा त्रास होतोय ना म्हणजे जिथं आपण ना दोन हजाराचा किराणा भरायचा आधी आता तिथं पाच हजाराचा भरून पण तेवढा किराणा नाही प्रकारे चाळीस रुपये किलो साखर म्हणजे आधिक काय की पंचेचाळीस झाली आता आधी काय होत
सोळा रुपये किलो साखर मग डायरेक्ट डबल व्हायला लागलं ना भाऊ हो त्याच्यामुळ ए डबल टिबल होतोय तो तीन पटीच जातोय भाव आता सध्याचा म्हणजे शेंगदाणे बघा तेल बघा जे वीस पंचवीस रुपये किलो ना तेल भेटायचं आता ते लिटर वर भेटत त्याच्यात म्हणजे सातशेच एम एल राहत ते मिलीमीटर ह आणि असं पण किलो घ्यायचं तेव्हा भेटायचं तेल पंचवीस रुपये किलो न तेल भेट मग पंचवीस तर पन्नास साठ असं होत होत तर तर डायरेक्ट एकशे साठ रुपये
आता हे युद्ध ह चालू होतं ना त्याच्यामुळे असेच
ये मग युद्ध संपलेवर पण ते नाही वाढत आता युद्धाचा आणि त्या खाद्यतेलाचा काही संबंध आहे का आपल्याकड पिकतं सोयाबीन आपल्याकडे पिकत भुईमुग आपल्याकडं पिकतं म्हणजे याचेच तेल असतात ना सूर्यफुल आपल्याकड असत करडी आपल्याकडे अस मोरी आपल्याकडे अस म्हणजे सगळे तेलबिया आपल्याकड पिकणार आहेत तरी तेल महाग
हो खरंच
सोयाबीन ला भाव काय शेतकऱ्याला तीन आणि चार हजार रुपये भाव शेतकऱ्यासाठी आणि त्याच तेलासाठी भाव काय बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना जेव्हा शेतकरी तेवढं कष्ट करून हे करतोय तेव्हा त्याला भाव नाहीये पण यांनी त्याचं बी त्याच तेल काढलं की मग त्या तेलाला भरपूर भाव
आता हे प्रत्येक घटकावर अवलंबून येते की मधले लोक कसे येत आहेत अससं
भाव देणारे पण असं पण असू शकतं शेतकरी मरतो ना मग तिथे तो काबाड कष्ट करतो वर्षभर टिकवतो. त्याच्या ज्याला भावने राहतो आणि मग त्याच्यामुळे मग सामान्य आपल्यासारख्यांना माग घ्यावं लागतं
हो त्याच्यामुळ खूप अवघड होऊन जात ना ते महागही वाढल्यामुळं मग आपल्याला परत गोष्टींपासून म्हणजे हे नको घेतल की हे एवढ महाग आहे तेवढ महागय आहे त्याचा विचार करावाच लागतो
आणि एवढ महागाचं घेऊन कस व्हायचं. बर घेना ती पण बसता येत नाही ना आणि आपण किती युज करताना किती कमी करणारे करून करून बर चार दिवस घालायचं ते आपण सहा किती दिवस घालू त्याच्यावरी तर नाही जाणार ना
बसात दोन मिनट बस बसात दोन मिनट
खूप म्हणजे महागाईचा असा फटका झालाय ना खुपच
पुन्हा पाऊस पडत नाही आता सध्या तर
बरं काय करता आता
पाऊस पडला तर आणि चला दोन महिन्यानंतर ते भाजी तरी स्वस्त भेटेल ग पण पाऊस पडत नाही म्हणून ती भाजी सुद्धा महाग भेटायला लागली
या पावसामुळे थोडस येऊन गेलेल आहे सगळ अडचणीत पिऊन गेलेला आणि प्यायला पाणी राहणार नाही आता पुढे
नाहीच राहणार पाण्याचा प्रॉब्लेमच येईल आता वरचीवर जर पाऊस या आठ दिस जर पाऊस नाही पडला तर पाण्याचा प्रॉब्लेमच तयार होल
प्रत्येकानी काळजी घ्यायला पाहिजे ना मग ती
हो आणि आपण पण युज करताना थोडस कमी करायला पाहिजे य हो पुन्हा झाडांची काळजी घेतली पाहिजे.
पाणी लागतय
खूप लागत खूप काही काही जण तर ना खूप नळ मोठा एकदम चालू ठेवून भांडी धुवायला घेता मग थोडा कमी करा एक तर नळ मगं
नळ सुद्धा बंद करत नाही.
हो प्रेशर म्हणजे प्रेशरच राहत त्याला एवढ त्याला मोठ की क एक वाटी धुवायला तुम्हाला चार वाट्या पाणी लागत
ते बस
पुढ चालून आपल्यालाच त्याचा त्रास होणार आहे हे का बर लक्षात येत नाहीं काय म्हयती
हा पण तेच ना मग आजचा दिवस गेला लोकांना काही त्याच घेण आणि देण हइ की नय
सुखी आजचा दिवस गेलाय ना आपला बस
म्हणजे मला काही घेण देण नाही बाबा काही लोकांशी उद्याचा दिवस जे होईल ते म्हणजे हा असं लोक म्हणजे आजच्या याच्यावर जगणार आहे
हो उद्याचा कोण बघतच नाही आवगड म्हणजे खूपच अवघड झालेलं आहे
वाईट परिस्थिती पुढे आता. पाण्याची असो का कशाची असो प्रदूषण असो. म्हणून त्याच्यामुळे महागाही वाढते ना मग ही.
खूप महागही वाढायला लागली. माहागाईचा फटका आपल्याला सर्वसामान्य जनतेला बसतोय ना.
काजी हो
कारण की ज्यांच्याकडे कोटीवर पैसा आहे त्यांना त्या मागायचं काहीच फरक नाही पडत.
गरज नाही त्यांना ही गरज नाही.
हम्म पण मग सर्व सामान्य लोकांना त्याचा कीती फटका बस
हो फायदा तर काही नाई पण फटका भरपूर बसतोय ना. हाय की नाय.
खूपच म्हणजे आपण कुठही गेलो तर महागच भेटत कुठलीही वस्तू आज जर घेयला गेली तर ती त जे आजचा भाव आहे ते उद्या राह उद्या त्याचा भाव एक रुपये न वाढतो डायरेक्ट
तेच ना मग दिवसेंदिवस चाललं ते पुढे
समजा एक अं रुपये न वाढलं तरी मग किती महाग होत जात ना प्रत्येक जण घेणारे हाय ती वस्तू अन्नधान्य तर प्रत्येकाला लागणारच ये.
रोजचे म्हणजे हेच आ गरजेच्याच वस्तू असतात ना त्या म्हणून घ्यावंच लागतात त्या उपाशी थोडी राहणार ये कोणी नाय बाबा आता महाग येत जाऊ दे ए अर्धी गोष्ट आपण सोन महागे तर घेत नाही ए अर्ध्या म्हणजे घेतच नाही जाऊ द्या पण आता हे गरजेचं तर घ्यावंच लागणार. म्हणून ते द्यावं लागतं तेवढा पैसा असं
चालले त्यामुळ तर खूप अवघड व्हायला लागलेय. की जगताना काय करावं तेच सुतत नाही.
पर्याय नाही राहिला म्हणजे जगण्याला आता सध्या असा विचार केला हा
खरं आहे ना कायतरी.
दिवसेंदिवस महा महागाई वाढती पाऊस पाणी पडत नाही.
हा पावसामुळे थोडस शेतीला घेऊन राहिल सगळं.
शेतीला पाणी असल्याशिवाय तर पर्याय नाही.
कधी, जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा होत नाही आणि पाऊस आणि जेव्हा येतय ना मग शेतकऱ्याचे सगळ वाहून जात. मग आपल्यावरच गते आपणच ते
हो निसर्गामध्ये आपणच झाड तोड
तर मग हे होतं.
अवघड होतं मग तेच तर.
तुमचं झालं दिवाबत्ती?
ह आणि झाडाची झाडं जेवढे आपण लावू तेवढं चांगलं आहे. म्हणजे एक झाड तोडलं तर दुसरे दोन लावायला पाहिजे. हम म आपण लावत नाही झाडं.
म्हणून तो दिवस ठरवायला पाहिजे आता जून, जुलै महिना कि एक झाड मि लावायलाच पाहिजे.
हो असं हो बरोबर आहे.
जगेल त्याची काळजी घ्यायला पाहिजे.
हो
त्यांच्या शिवाय पर्याय
पर्यायच नाही आता ठीक आहे, आजूबाजूला जागा नाही तर टेकडी कुठ तरी टेकडीवर लिहून लावा कुठे जागा मोकळी दिसती तिथं लिहून लावा.
तिते लावायचं हम्म. कोणी म्हणजे जाणार नाही बुवा झाड तोडयला तिथे लावायला पाहिजे. असं भिरपुरी आहे करायला पण पण मग आपण करत नाही तेवढ्या गोष्टी सिरयस घेत नाही सिरियसली जर घेत
किंवा मग आपण बघा आपल्या बिल्डिंग असेल बिल्डिंग खाली म्हणा किंवा खाली घर असेल तर बाजूला असं लावायचं झाड त्याची निगा करायची आणि ते झाड काढून थोडस मोठं झालं की त्याला नेहून दुसरीकडे पण लावू शकतो. ण करू शकतो त्याची पण काळजी पण घेतल्यानंतर पण बरच फरक पडू शकतो.
हम्म
म्हणजे पाणी जिरवा पाणी अडवा स काहीतरी करायला पाहिजे.
चालेल म ताई.
वातावरणात पण बदल होईल आणि एकमेकांच बघून प्रत्येक जण शिक
हम्म हम्म हम्म तेच नाही चांगल्या गोष्टी
चालेल ताई आपले दहा मिनिट झाले थँक यू.
धन्यवाद!